त आता येतंय ांबा अडवती येतो खाव जात ो
आत
मला अर बोलायचंय मला दहा मिनिट वेळ करू शकता तुम्ही हा दहा मिनटे वेळ करू शकता माझ्यासाठी तुम्ही
हॅलो
हॅलो एक खिडकी खडकी
आवाज हे आलाय कटकट होलाय
अरे आवाज खिडकीकड कि मी काव्याच कला खिडकीकड ह येत कावा का फिर हॅलो हॅलो हा तुम्हाला दहा मिनिट टय नाही का मग तुमच्याडे हम् मॅडम हॅलो
बोला क
हा मग धाम बोलायचे धा काय म्होल बस म
हा बोलाच
हॅलो
बोल की हलो हलो हलो पुुड पन बोल
मात म तुमच्याशी रेसिप तुम्ही रेसिपीमध्येध्ये ऐकू शकता का
सांग
हा मला एक वडापावची रेसिपी शेअर करायची आहे सॉरी वडापावची नाहीअ डप धपाटीची जे महाराष्ट्रीयन धपाटे आहेत ना रेसिप मध्ये शेअर करायचे अ आलूचे धपाटे. तुम्हा येतात का
मला येत नाही
अ अलजरत अलडक ची रेसिपी तुम्हाला शेअर करते. अ होती आधा गुलु बटाटो घ्यायचे चार लोकांचे. ते बॉइल करून घ्याच त्याच्यानंतर कांदा आणि कांदा अ आल लसुन पेस्ट मिरची त्याची याची सगळ्याची अ पेस्ट करून घ्यायची आणि पेस्ट ना ते जे स्टफिंग आहे ना आलूचे त्यात ऍड करायची त्यानंतर तुम्ही जर जे आलुचे धपाटे करणार आहे ते धपाट्यामध्ये ते जे स्टफिंग आहे ना त्यामध्ये तुम्हीगव्हाचं पीठ जोंधळ्याचे पीठ द परत डाळीचं पीठ हे सगळं मिक्स करू शकता आणि मिक्स करून त्या तो
मन प
हा मिक्स करून ते दहा मिनिट जी बॅट ते बॅटर न दहा मिनट तुम्ही रेस्टला ठेवू शकता त्यानंतर त्याचे पराठे करून तुम्हाला हवच्या साईज मध्ये करू शकता आणि घी सोबत खाऊ शकता तुम्ही वाह लसूण चटणी सोबत खाऊ शकतात. काही पन
अठरा हजारठ तीन हजार झालेलं हम् ती ऎकटी ऎक खाती ती मारपीट ह ज म ह दोन हा बोला
हा मला सोंगची चटणीच थोडहि रेसिपी म्ह मी शेअर करणार सोंगची चटणी सा रेसिप आहे की त्यामध्ये सने पला भाजून घ्यायची त त साले काढून घ्यायची ते चांगलं चिकवून घेऊन त्याच्यामध्ये
बोल काय माती तेच किती काशाच आहे ते्यझ काय चालू कंप्लीट करा मठच कॉलेज क नाही कॉलेज बॉलंच पण आहे ना पलायच म कण लागे नेहमीच
हॅलो हॅलो मॅडम अरे माझा आवाज हो तेच्यामध्ये ना अ ते पहिला भाजून घ्यायच हा भाजून घेऊन त्याच्यामध्ये थोडं अ ते अ थ भाजून त मिक्सरला बारीक करायचं पूर्ण गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर लसुून परत कढीपत्ता हे सगळं फ्राय करून घेऊन चटणी मोहरी प्लस त्यात हळद थोडी घालायची मीठ चवीनुसार घायचं म्ह चटणी सगळं मिक्स करून घ्यायचं
असो ना छान आहे छान रेसिपी ट्राय करेन घेतली
मॅडम तुम्हाला मला अजून एक रेसिपी शेअर करायची आहे अ रेसिपी च ना नाव आहे लावा केक लावा केक ते करण्यासाठी आपल्याला अ एक बाऊल चॉकलेट पाह
त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि अ
ती अ बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करायची आहे आणि त्याच्यामध्ये
ना रिस्टार्ट कर काय वाटतेय तुला ते शेअर्ली ट्रीट झाले का मी सगळ्यास्नी सगळ्या सुट पण हे करतात का नाही करते ना विरुद्ध तरी हे चालवलेली आवढीच होती काय रेसिपी ह ह दुसर कुटली असेल तरी सांगा मला मुलं तर ट्राय कराया आवडेल. हा हा सांगा सांग अजून दोन तीन रेसिपी सांगा मला म्हणजे छोट्या लहान कोणाच टिफिन मध्ये करायला बरं नाय म अशी झटपट सांगा.
राण
आणि हा तुम्हाला मी एक कोथिंबीरवडची रेसिपी सांगेन
घ्यायची त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ थोडस दुध थोड.
काय
गोळे करायचे.
न ह तु त म अ अअ अरस्टमेंट एवनी. इनपॉपरेट म्हणजे तुला माहित आहे काय कंपनीत तू कस ते पॉस्ट टाकायच माहिेत हाय काय तुला माहित आहे का तुला कसं. अ वाटते. त्याबदल आकशन तेन घेतलं त. तू आधी सपव तो विषय त्याशिवाय मिळणार नाही. फ इ स्पेस सि अ अस प क्वेशचन्सवररे व्हव्हमे म्हणजे तुला म्हणजे त म तुला तुझं मत व्य ात सेम सेफ वाटते काय म्हणजे घरोबर वाटते म्हणजेस् तुला खाली खिंत होत नाही. तु शेवटच टाक सगळं. म्याव चांग स त त्याय
आपल्याला फोडणी द्यायचे मसाले भात मसाल्याला फोडणी.
इक्विपमेंटस नाॅलेज. ती भेटतात फार मला बोलल्याली ती. आणिश नाहीस् प्लेस पण का काय सेकंड करिअर ग्रोथ पॉर्च्यनिटी ते पॅरंटस टाईप करायच आहे लाईक अबाउट मोस्ट अबाउट अ स वा काय का
काही पण डू करू शकतो दुध भोप दुदी गोपळा असलं
ह
स्िम करून घ्याय त स घ म्ह आपण त्याला जिरस तेवढ तट तेवढु रायचं नाहीग आम त काही बनतो सग
ब
हा तुम्हाला माझी रिस्ट आवली
हो हो खूप आवडली मी ट्राय करेन खूप मस्त वाटली मला वाट
हो हो नक्की करा
हम काय सस् ते नाही हे क वा
हो ठेवऊ शकत का
हा हा ठीक आहे ठीक आहे थँक्यू
कोणती
ह